हॅलो काय करालाय.
हे काही नाही स्वयंपाक चालू आहे.
झाल का नाही स्वयंपाक अजून?
आं.
स्वयंपाक अजून आवरला का नाही?
नाहीय अजून झाला नाही आत्ता कालवण झालं दूध तापत ठेवले.
हा हा पोरी तेन आले असतील शाळेतून.
नाही ती आज गावाला गेल्या. गावाला गेल्या.
माझं काय? मी काय मेडिकलमध्येच आहे बघा.
हम्म हम्म. स्वयंपाक घरी जाऊन करायचां, का सासूबाई करतात?
नाय थोडं करून आलाय, थोडं राहिलेलं सासूबाई करत्यात.
हा आता घरी कधी जायचं?
हा साडेसात आठ वाजता.
हा हा. तरी झोपायला सगळं आवरून दहा साडेदहा होत असतील.
होय साडे दहा वाजत्यातच. कधी कधी अकरा वाजत्यात इथनं जायला उशी उशीर झाला की,
हा. हा. तरी लय लोड पडत असेल ना, सगळं करायचं म्हणजे?
व्हय इकडचं पण तिकडचं पण म्हणलं की जरा धावपळ होत्या.
हम्म हम्म.. आणि काय,
मग रविवार साठी काय स्पेशल, नाश्त्यात काय करताय की नाही.
हा करतो की, कधी इडली सांबर. पुन्हा डोसे असलं असतं, कधीतरी स्पेशल रविवारच.
हा हा.
तुम्ही कसं करता?
मग मी पण काय डोसा जर करायचा असला तर तांदूळ भिजत घालायचं. शनिवारी सकाळी भिजत घातलं की, अ संध्याकाळी मग परत ते बारीक करून परत एकदा तसंच ठेवून द्यायचं म्हणजे रविवारी सकाळी क -करता येतंय नी.
हॅलो,
हॅलो, हॅलो.
हां बोला की.
आवाज आलाय काय.
आवाज कट झाला तुमचा.
आत्ता याय लागलाय?
कशी करताय रेसिपी म्हणलं?
हा तेच की तांदूळ भिजत घालायचं. रविवारी जर करायचं असलं तर एक दिवस आधी म्हणजे शनिवारी भिजत घालायचं.
मग आज संध्याकाळी का सकाळ.
झालायचं आणि संध्याकाळी मग परत बारीक करून ठेवायचं.
हा.
मग ते उडदाची डाळ, तांदूळ सगळंच बारीक करायचं.
हा.
आणि मग परत रविवारी, सकाळी ते छान. फुलेल असते नी, एक दिवस भिजल्यामुळं. मग त्याच्यात पोहे जरासं घालायचं, भिजवून बारीक करायचं. आणि पोहे घालायचं. मग काय आपण, नॉर्मली मीठ घालतोय तसं. सोडा जरासं टाकायच.
सोडा जरा टाकायचा म्हणजे जरा मऊ अशा लुसलुशीत होत्यात.
हा तेच की करायचं सोडा जरा घालायचं करायच्या वेळेला.
हम्म हम्म.
किंवा इनो वगैरे घातला तरी पण चालतोय. आणि मग नंतर, तव्यावर गरम करून डोसा बनवायचा, त्याचं पिठाची मग इडली. इडली वगैरे ते पण करायला चालतंय.
हा बरोबर हाय, मी पण असंच करते.
हा हा.
हम्म आणि काय?
आप्पे तेन चालत्यात, पण ते कसं ते रव्याचं करायचं. उत्तापा कधी केलाय कायं.
हो करते की, रवा भिजत घालते आधी म्हणजे करायचं असलं तर एक दोन तास. आधी भिजत घालते.
हां.
नाहीतर मग अशा पद्धतीत करते की, अ रवा, रवा दही म्हणजे सगळं मिक्स करून घ्यायचं, दही आर दही एक वाटी असेल तर, रवा दोन वाटी घ्यायचा. आणि मिक्सरला असं म्हणजे सगळं मिक्स करून मिक्सरला पाणी घालून असं पेस्ट करून घ्यायची तर ह्याची आणि म्हणजे मला सांग तो लोणी ढोसा खातो ना आपण पंचमध्ये तयार होतात, त्यात जरा. म्हणजे पोहे घालायचे जरा भिजवून बारीक करतानाच. फक्त म्हणजे दही आणि रवा एवढ्याचच दोन्ही हेजच. मिळवून करत्यात आणि त्यात जरा नाॅर्मली पोहे घालत्यात. तेचपिन छान होत्यात. ते असं लोणी डोसा खाल्लागत लागतंय, पंचमध्ये तयार होतात.
हा ते तुम्ही भिजून बारीक करून करताय कणी, मी तसं करत नाही मी कसं करते. रवा करायच्या आधी एक, एक तासभर आधी भिज भिजवायच मग ते जास्त, थोडंसं जरा बेसनच. पीठ मिक्स करायचं, तांदळाचं पीठ जरा घालायचं.
हां.
आणि ते मग एक तासानंतर ह्याच्यात ताक असेल तरी पण चालते किंवा दही घात घातल तरी पण चालते, हा.. आणि मग करायच्या वेळेला मग, तेच्यात मीठ टाकून. अ.. फक्त तव्यावर पहिला, उठवून घ्यायचं ते. आपण ते बॅटर टाकून घ्यायचं आणि त्याच्यावर मग कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे सगळं घालायचं. नाही, म्हणजे मी कसं तुम्ही मिक्सरला बारीक करून हे करताय का नाही
हा...
मी तसं करतं नाही, मिक्सर ला बारीक करायच नाही, डायरेक्टच हाय असं. च ब्याटर ओतायच. आणि तेच्यावर मग कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरची वगैरे घालायचं आणि. उताप्पा उठवायचं तसं, पण छान लागतंय.
हा.. तसं पण छान लागतंय. आणि मी करतोय ते. पंच मध्ये होतंय असा मऊ एकदम लुसलुशीत. कडक होत नाही, लोणी डोसा असतोय त्या आता टाईप मध्ये होतोय.
त्याच्यावर तुम्ही कांदा
नाही आपल्याला आवडत असल तर टाकायचं. नसेल तर नाही टाकायचं, मग नाहीतर बटर लावायचं नाही तर. तूप लावायचं खायचं.
हा हा..
हम्म.. आणि कोणत्या कोणत्या रेसिपी येतात तुम्हाला.
हं. इडली वगैरे तेन तेपण काय तसंच करतोय आपण इडली, आप्पे आणि मंचुरी कधी के मंचुरी कधी केलाय काय?
आं..
मंचुरी कोबी मंचुरी
कोबी मंचुरि नाही कधी केला, म्हणजे केलाय पण आ या रेसिपी आठवत नाही, लय दिवस झालं त्याला.
ह कोबी मंचुरी करता मी कोबीचच एकदा ट्राय केलेलं. म्हणजे फ्लावरची पण करतात ना मंचुरिन?
हो.
हां मग कोबीच एकदा केलेलं, म्हणजे कस मी कसं केलेलं कोबी पहिला किस् तून घेतला च हा किसून धून त्यातलं सगळं पाणी वगैरे सगळं तून काढायचं. मग तेच्यानंतर त्यांच्यात मीठ, जरासं चवीपुरती चटणी. अ टोमॅटो सॉस घालायचा, आलं लसणाची पेस्ट घालायची.
आणि सोया सॉस ते वगैरे ते, नंतर घालायच कां.
हा ते नंतर घालायचं, तुमच ह्याच्यात पण घातला तरी चालतोय म्हणजे आपल्या आवडीनुसार
हम्म हम्म..
आपण ह्याच्यात पण पीठ मळताना त्यात जरी घातलं किंवा नंतर आपण ज्या वळेला ते बॉल तळल्यानंतर फोडणी करतोय कणी.
हम्म हम्म‌.
त्यावेळेला केलं तरी चालतंय. मग तेच्यात जरा असं मैदा, कॉर्नफ्लावरच पीठ हे सगळं मिक्स करून. पीठ मळून घ्यायचं. मग त्यांचे छोटे छोटे बॉल्स करून, तळून घ्यायचं तेलात.
हम्म.
आणि मग नंतर फोडणीच्या वेळेला. आपण तेच्यात आपल्या, आवडीप्रमाण सोया सॉस टोमॅटो सॉस. चिली सॉस जे पण आपल्याला आवडते ते सॉस घालायचं. आणि त्यात ते बॉल परत सोडून द्यायचं.
हा हा.. छान सांगितले रेसिपी सोपी पण आहे.
मंचुरी छान लागत्या.
हा हा. सोपी पद्धत एकदम सिम्पल ह्याच्यात तरी केलं तरी असं एकदम हॉटेल सारखी चव येत्या.
होय होत्या. होत्या छान होत्या. आपण काय नुस तर ते चिली सोया तेव्हा न वापर पण जरी फक्त टोमॅटो सॉस वापरला.
हम्म. हा हा. काय एकदा ट्रायल घेत तेच,
हा.
हम्म आणि काय काय येतंय?
हॅलो,
हॅलो,
बास झालं.
आणि कोणत्या कोणत्या येत्यात म्हटलं रेसिपी.
अजून कशाच सांगु? पालकाचे धपाटे वगैरे कधी ट्राय केलाय काय?
कसला पालक?
पालक पालक.
अ पालक नाही, आपला दुधी भोपळा असतो ना.
हा.
तेज केलेत.
पालकाचं पालकचं एकदा केलेला.
हा हा..
म्हणजे कसं पालक. ते शिजवून घ्यायचं फक्त पाण्यात शिजवून घ्यायची पालक.
हम..
आणि त्याच्यानंतर पीठ मिळताना मग, सगळी पीठ मिक् करायचं म्हणजे जे पण आपल्याकडं, काय पिठं असतील गव्हाचं पीठ. ज्वारी पिठ. परत अ.. हेच बेसनच थोडं घालायचं. तांदळाच थोडं घालायचं. असं सगळी पिठं मिक्स करून घ्यायचं. आणि मग तेच्यात कणी अ.. हे जरासं ओवा. हळद हिंग ते घालून ते पालक तेच्यात घालायचं. शिजवलेला पालक असतोय कणी. तो त्या पिठात घालायच आणि वरन पाणी ऍड न करता जेवढं त्या म्हणजे पालक पालकाला पाणी झालेलंच असतंय की तेवढ्या पीठ मळून होते जर लागलं तर वरन जरा असं पाणी घ्यायचं.
हम..
नाही तर शक्यतो, जास्तीत जास्त तेवढ्याच पाण्यात पीठ मळायला बघायचं. मग तेवढं सगळं ते, पीठ मळून झालं कणी मग त्यात. आपण म्हणजे थालीपीठ सुधा करू शकतोय, किंवा लाटून आपण. पुऱ्या लाटून धपाटे करतोय की नाही? हा तसं पण, तसं पण करता येत. हा म्हणजे पालक कसं शक्यतो कोण? खायला बघत नाही. पालकाची भाजी जास्त कोणाला आवडत नाही. नी मग असं केलं तर, सगळी पिठं पण पोटात जातात, आणि पालक पण खायला मिळतं. दुधी भोपळ्याच कसं करताय?
दुधी भोपळा खिसायचा, त्यात पाणी. साठलेला असतं ते पिळून काढायचा, जरा स्वच्छ धुवायचा आणि डब्बल असं पिळून काढायचं.
अ.. आपलं सगळं पीठ घ्यायची, डाळीचं पीठ तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ. जोंधळाच पीठ हे सगळ्या प्रकारचे पीठ घ्यायचं. त्यात करायचं नमक टाकायचं, खरडा. आलं लसूण पेस्ट कोथिंबीर वगैरे, सगळं टाकायचं आणि पाणी त्याला लागतच नाही का तर, भोपळ्याला पाणी बक्कळ असतं त्यामुळे ती सगळं. पीठ शोसून घेते, आपण जेवढ्या प्रमाणात टाक दाखवले कणी तेवढं सगळं, आणि ते एकदम मळायचं. आणि आपुण सिम्पल कसं, धपाट हे करून कर करतो ना तसंच करायच, म्हणजे फडक्यावर किंवा रूमलाव हे करतो ना, आपण सुती कपडांनवर.
हा..
तस आणि आपल्याला कांदा पाहिजे असला तर कांदा आहे. म्हणजे तेवढ्याच एकान दोन धपाट्यासाठी म्हणजे लागणार असला तर तो? कांदा मिक्स करायचा जरा.
हां..
ही माझी म्हणजे, ती सिम्पल पद्धत.
हे तुम्ही आता. दुधी भोपळ्याच सांगितलं कणी, तसंच काकडीचं पण करतात सेमच प्रोसेस. करायचे फक्त दुधी भोपळ्याच्याऐवजी काकडी किसून घालायचं, तर त्यांच पण धपाट छान लागत्यात. छान येतात, त्यांची पण.
आणि का हॅलो आणि कोणती येत्या का?
आणि आता काय बाकीच्या काय आपण करतेलच आहेत.
आपल्या सिंपल ह घरात आपण दररोजच भाजी करतोय त्याच आहे त्या. चालतंय आणि काय.
हा..
आ..
तू काय म्हंटलं?
बरं बरं चालतंय ठेवा.